हॅलो! अली त्या आंब्याच्या पुऱ्या पण करतात. ना मग.
आमरस घालून हा ते गरम गरम आम आंब्याचा सीझन असतोय, तेव्हाच करत्यात ते आंब्याच्या सीझनमध्ये.
हा हा गव्हाच्या पिठात ते मळून
हा आपण भोपाळ्याच्या घाय्रा करतोय, त्या प्रकार
तस हा हा आणि ते ह्याच्या पण घाऱ्या करते, ना रताळ्याच्या घा्य्रा. गाजराच्या असत्यात ह
मग हे आंब्या आं आंबा पोळी कस असत्या हम् ये उन्हात वाळवतात ना ते वा वाळवण्याचा प्रकार आहे. तो मग ते पावसाळ्यात हिवाळ्यात कधी पण खाऊ शकतोय, तो.
म्हणजे ते वाळवून त्याच गोळ करून ठेवायचं. चॉकलेटवानी
अं ताटाला आंबा रस काढतात. गाभा त्याचा सगळा कोई टाकून द्यायची, साल टाकून द्यायची. आणि मिक्सरला फिरवायचं ते आणि चुलीवर पातेला किंवा कडे ठेवायचे. त्याच्यात ते रस वतायचा. आमर आमरस आणि पाणी वगैरे काही सुद्धा घालायचं नाय. साखर घालायची भरपूर जेवढ्या रसा एवढी तेच्या दुप्पट साखर साखर घालायचं. हा आण त्या आठवू स्तर अस पाक पातळ हो झालेलं असं हे पर्यंत ते आठवायचं शिजवायचं.
हा.
आणि नंतर थंड झालं ना ताटात भरून ठेवायचं सगळ. चार ताटात उन्हाला आणि ते वाळ दोन तीन दिवस कट वाळवायचं आणि नंतर ते काढायचं ताटातन आणि मग तेज सुरळ्या करून कट करून ठेवावं किंवा हाया पोळ्या कागदात बांधून वर्षभर राहतात.
मग त्याचं काय करायचं कशाबरोबर घ्यायचं ते
मग ते नंतर अ दूध घ्यायचं आपण एरवे पावसाळ्यात दूध घ्यायचं आणि त्याच्यातले आपल्याला किती पाहिजे, तेवढी पोळी कट करून घ्यायची.
हा.
त्यात दूध घालून भिजत घालायची ती जरा
हा.
मिक्सरला लावायची म्हणजे, आमरस तयार होतोय. हा म्हणजे पावसाळ्या तो थंडीच्या दिवसात आमरस तयार होतोय.
पाहिले त आंब मध्ये खराब होऊन गेले, माहितच नव्हते. अं मग लक्षातच नाही अजून आहेत. आंबे खरं आता पाऊस चालू झाले, बघाय पाहिजे उद्या त हेनी म्हणाल्यात तेज आईस्क्रीम कर. खरं आईस्क्रीम एकदा बनवलं होत. त्यात खरं जर आहे ना, असं पाणी पाणी लागलं. म्हणजे, काय बदल होतो काय माहित तसं झालंत. म्हणजे, असं बर्फ बर्फ लागला. असं प्युअर आईस्क्रीम लागलं नाही. बर्फ बर्फ लागला.
हा हा. मग साधं आईस्क्रीम करायचं असलं तर अं. अ हे करायचं तळून घ्यायचं ते ब्रेडच तुकडं तुपात आणि अ किंवा नाही तुपात नाही तळलं तरी पण चालतय
नुसतं दुधात शिजवून घ्यायचं
शिजवून घ्यायचंय आणि काजू पावडर बदामाची पावडर इलायची पावडर घालायचं
ब्रेड घालायचं का ते टोस्ट घालायचं
ब्रेड किंवा टोस्ट दोन्ही चालत
चालतय हा हा!
ब्रेडच कसं जरा लय पचपचीत होणार
होय, होय, नाही ते मी बघितलंय टोस्टच घातलेला आहे करायचं आहे दु दूध आहे तोपर्यंत करून बघतो कि त्याच एकदा मग त्याला काय हाया साखरी दुधात शिजवायचं किती वेळ शिजवायचं ते.
ते आ पावडर त्यान घालून आटुन येऊपर्यंत म्हणजे स्ट्रक्चर बदलोपर्यंत
हा हा म्हणजे जरा हा हा आणि जरा मुरायला पाहिजे ना शिजवून, शिजवून त्यात.
हा, हा, साखर विरघळली पाहिजे आणि आता झालं आणि दोन तीन महिने राहिल गणपती.
होय, होय.
गणपतीला असं काय तर गोडाचा नैवेद एक-दोन दिवस केला तर चालते.
हा हा आईस्क्रीमचा
आहा आईस्क्रीम म्हणजे आपण गार करायच नाही ते
हा!
वेगळ्या, वेगळ्या, शक्कल लढवायच्या त्यात. गार का गार करायचं ते आपण. हा रोज एक, गोड काय तर करायला लागतच गणपती.
हूं चालतय की.
हा करायच काय
म्हणजे फ्रीजरला ठेवण्याऐवजी हाय असं द्यायचं. म्हणजे ते खि खिरवानी
हा खिरवाणी पण ती टोष्ट घालते ना ते घालायच ना आपण
घालयच नाही काय.
हा टोस्ट ब्रेड काय घालायच न्हाय, काजू पावडर, बदाम पावडर, टाकायची. इलायची टाकायची आणि इंद्रायणी चा शिजवलेला थोडं भात
हा हा म्हणजे तांदळाची खीर हूं म आपण खीर करताना तांदूळ आधी शिजवून घ्यायला ला हा मंजे आमच्या मामाच्या यांनी केलत मध्ये ते डायरेक्ट तांदूळ घातल होत आणि सा तर घातलं तर ते पूर्ण असं पातेलं करपल शिजलं नाही ते पातेलं करपलं.
करा हे झाल्यामुळ मेल्ट झाल्यामुळ. तांदुळ पण चिकटतात खाली. अ शिजवून घ्यायचं
चालतंय की.
हं!
आणि काही मोदक ते असतील गणपतीला.
हा मोदक असतात शिरा एक दिवस खीर एक दिवस परत हा खपली गव्हाची
आणि एक दिवस तिखट काय तर करायचं मग तिखट असते त्या दिवशी आम्ही अं काहीतरी असं भाकरवडी किंवा अ कोथिंबीर वडी कारण त्यात कोथिंबीर भरपूर असते पाऊस असते
हा हा
आणि अनेक जागी आम्ही तिथं आपलं चण भिजत घालतात
हा
चना भिजत घालून रात्रभर सकाळी त्याला जिरं मोहरी कडीपत्ता हिंग घालायचा कुकरात आणि त्या त चण हळद घालून आणि थोडा गरम मसा मसाला किंवा छोले मसाला घालायचा
हा
आणनले मूठभयचा
हा हा
आणि ते शिजवून एक दिवस तिखट
हम्म हम्म चालते की हा हा चालते की
त्यालची
आम आम्ही चिरमुऱ्याचे लाडू आणतोय राजग्याचा लाडू इिथं गणपतीला मोठ्या प स्या लागतव ना रोज दे लातते प्रत्येक असं नाही की आज ह्या घरा न होती त्या प्रत्येक घरां रोज प्रसाद न्यायला लागतो
मग ते मिक्स करून वाटतेात कसगयाना
मिक्स करत नाही हा अस स्पेशल स्पेशल सगळ्यांना मग पुरेला एवढच न्यायला लागत मोदक निेहिलं तर एक पंचवीस तीस मोदक खिरेक असं पातील भरून नंतर मग हा केळी ते नसली केळी नेतोय सफरचंद मग असले की काप करून नेतोय नाहींतर मग तेही आणतोय पेड एक दिवस आणतोय आणि काय चिरमुऱ्याचा लाडू आणतोय आणि काय म्हणायचं त्याला अ काय गोड असते कि सोनपापडी सारखं दुसरं काय असत पिवळ्या कलर हा मैसूर पाक आणते मैसूर पाक
म्हैसूर पाक मी एकदा घरात बनवलेला चांगला चालता
हो
हा थोडाच मी केलता एक वाटी बेसण्याचाच पण चांगला झाल ते आता माझ लक्षात येना मी कसं केता
ह तूप किंवा डालदा वापरलं तरी चालते ना ला हा हा तरी पण ते तेल कटवते ना ल इथ
हा जास्त वापराच नाही त हा मी थोड्या तुपातच खेळता पण कसा खेळता लक्षात ये ना झाले
हा हा तेच कि ते पाण्यात मिक्स करतात पीठ पहिला
हा नाही नाही पाण्यात नाही केलं अ
मग डायरेक्ट ते पीठ तेलात वैर लाचीला ते तुपात हा हा नंतर ते तू आटल तस ना थोडं थोडं तुप त्यात घालायला लागत ते हलवायचं ते हलवत राहायचं जसं आपण ज जुनका वर त ते तूप घालत राहायचं
हा.
आणि नंतर ते कसं म्हणजे ते शिजलेल ते ना कसं कळतय.
ते लालसर झालं किती शिजलंच म्हणायचं. लाल कलर आला क नाही बेसनाला ते भाजलं.
हम्म नंतर मग काय ताटलीला थापायचं का?
हा ता वतायचच. आणि थोडं वार झाल्यावर मग ती मोकळ मोकळ होतय. जाळी पडते त्याला.
ख पाडलं ते का तसंच केलत सां
बर्फ्या झाल ते की. झाल त्या कोणत आल तर घरला मी करताना म्हणजे तयार होताना मी कट करलतो कोणत पाहन आल तर त्यांना मी प्लेट मध्ये घालून पण दिल तर पण त्यांनी. एकच खाला आम्ही आता जेवल म्हणलो माझ्या लक्षात येन पण ख केलत कस. पण केलत मी झालतो व्यवस्थित. संध्याकाळच्या वेळेल केलत. आणि मग कापायलाच बसलेलो कापतच होत तरवर कोणतर पाहून आलत.
हा हा.
आण त्यांना मी एक एक मी दीलत खाली एकच घेतलं ते मी प्लेट मध्ये घाून दिल तर भरपूर करते घेतलं नाही जेव्हास वेळ झाला म्हणजे
हम्म हम्म.
मा असं अचानक पुणे कोणत आलं तर मग त्यांना सोडून कसं खाय
खायचं होय होय ते तर राहायचं की.
त्यांना तपले म
हा हा कामा आवरली?
होय आता स्वयंपाकायला घालायचं आहे की अजून.
हा हा आमच्यात पण लाईट आलीता लावला भात? भांडी तन झाली घासून?
भांडी नाहीत आज काय. आता चपातीला कणिक माळाचं आणि कराय लवकर जेवत नाहीत कोण आमच्या घरात. जेवण लवकर नसतय साडे नऊ पावणे दहा कधी दहा.
हा आमच्याच पण लेटच असते खरं बाळासाठी करायला लागते लवकर.
हा म काय होतंय स्वयंपाक आता चुल पेटवायची चुलीवर चपातती करायच्या आत गॅसवरर कढी आणि पकोड करायच.
हा.
आणि कढीला काय एवढं हे नसते जास्त.
हा.
मिरची घे कोतीम